असू दे किती दिवसांनी कॉल केलास.
होय आता वेळच मिळत नाही. काय कामात वेळच
आणि सर्दी झाल्यावर कळलं तुला.
काय
सर्दी झालीय तिला काय.
हॅलो, आवाज येत नाही तुझा क्लिअर.
हॅलो सर्दी झालेली का काय म्हणलं.
होय जरा होय.
हा तेच म्हणली मला अप्पू.
हम्म.
हा म काजचं काय घेतलात कि नाही
अजून झालं दवाखाना वगैरे करून आलो पण काय लवकर सर्दी हो तंय होय वातावरण
हो म काढाय सांगू काय
हा हा सांग की चांगल होय
हा तुमच्यात गवती चहा आहे काय
आ
गवती चहा
हा आहे कि
हा म काय करायचं सकाळी सकाळी कनी पहिला
हां
आणि त्यात गवती चहा आणि जरा तुळस आणायची जरा गवती ती चहा तुळस घ्यायच्या
हा हा
आणि ते पाण्यामध्ये कनी टाकायचं आणि त्याच्यामध्ये अ जरास मिरी मिरी जरा जास्त टाकायची नाही कारण ते जरा उष्ण असतंय एक दोन मिरी टाकायची आणि लवंग जरा टाकायच्या परत दालचिनीच एक इंच भर टाकायची आणि मग त्यात पा आलं आलं हे सुंट असली तर सुंट नाही तर मग ते घालायचं ठेचायचं भरपूर त्यात
हा हा
आणि मग घालायची आणि ते सगळं कनी पूड नाही टाकायची आपल्याला काय ओ ह्यो विषय मग पूड नाही करायची तस आखाचं सगळा खडा मसाला टाकायचा आणि बरोबर ते गूळ टाकायच जरा हळद टाकायची आणि जरा प्रमाण सगळं बरोबर नाही तुला चवीला जसं पाहिजे असेल तसं गुळाचा काय एवढा त्याचा काय साईड इफेक्ट नाही
ते का
मग आता त्यात टाकायचा कनी बरोबर कनी त्याला ते एक ग्लास असला क नाही त्याचा अर्धा ग्लास व्हायला पाहिजे असं ते मग ग आटवायच आटवायच आटवायच नुसतं आटवायच ते आणि कनी उपाशी पोटी ते गाळायचं आणि जरा ते आताचं करून घ्यायचं संध्याकाळी झोपताना प्यायचं मग ते आता एक ग्लास केलायस ते दोन ग्लास ठेवायच पाणी आणि तेच सगळं प्रमाण आहे कनी ते डबल ठेवायचं आणि म ते डबल केल कनी त्यात ठेवायचं आणि ते बरोबर कनी दोन ग्लास ठेवल्यात आपण दोन ग्लासाचा एक ग्लास व्हाला पाहिजे पाणी ते एवढं आटवायचं ते पाणी
हा एवढं
हा आणि मग ते कनी गाळून तरी गरम गरम सगळं घे कि गरम गरम खुीात घसालाे बसतोय आणि मग त्याच्यानंतर मग आंघोळ वगैर त्या्याच मग काय तर काय पण तू खाऊ शकतेोस खरे तर पण आ सग वस्तू घेत मग बघ कसा खऱ्या पडतोय जरा घरगुती पण करायला लागते रे त्याशिवाय पेटो भूत हं दवान म जयच पण हे पण करायचं आणि गेली काया ला तू मानाला
ते वातावरण पण त्यात असलं.
वातावरणले. आणि एकेक जण काय म्हणतात माहितीये काय सकाळी सकाळी कणी पाण्यात मीठ आणि हळद घालून पित्यात
त ते
होय नाहीतूच तेबी हाय तेन पण कमी येते, आमच्या करते गं बाई म्हटलं तरलं काय तर करायचरी आणिम वाट घेतो. स
मग ते नाय वाफ काय नाही घेतली सो पण हे संध्याकाळी मग ते परत गरम कराव लागतं गं
हा परत गरम करायला लागतं ते थंड काय नाही घ्यायच ते हा. आणि त्या बाज लागतं नाही, काय कवडवट नाही. काय नाही चांगलं लागतय असं ते कवती चहा का चहा मिळत नाही काय
हा हा हा.
तस लागतय बघ ते
हम्म म्हणजे ग्रीन टी सारखं
हा फक्त त्याला कष्ट काय सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिला ते ठेवायला लागतय. आठवायचं आणि आहेयच की जरा चवीला छान लागतय तेने काय आणि सर्दी असल्यावर काय आपल्याला असं एवढं नाही रे उष्णता कशानं मिरीन वाढत्या मिरी दोनच घालायच्या आणि त्यात घालायचं प्रमाण काय आहे. जास्त करून आलं वगैरे जरा जास्त खिसून घालायचं आणि त्याला बरोबर अस. तिखट लागल्यासारखं च चरल्यासारखं होत घशाला
घश्यात
घशात असं मस्त वाटते शेख म्हणजे का आपल्याला भारी वाटत असतय.
हा हा हा.
ते जराच घसाला सूज पण असत्यां ना सर्दीमुळे
हां हां.
हा त्यामुळे ते बरं वाटले रे, आणि जरा अस ज असं बाहेर जाताना तेल गरम आणि जरा अस प्राणायम ते करत जा सारखा सर्दीचा त्रास आहे. ते बस्त्री का वगैरे करायचं रे. आणि नाडी शोधत ते प्राणायम आहे की नी ते पण नऊ काउंट करायचे अस का कराय दररोज ते बघा ना ते प्रणायाम कर ते मी सांगते तू कार नाही चुकीच केलं तर त्याचं तोटं पण असणार.
हा हा बरोबर आहे.
आणि तुला सांगते आहे शांत बसायच आणि काय करायचं. आ का मोच डी ना बा आप कच
हां.
नागपुडी आपल्या उजव्या हाताच्या आंगट्याने बंद करण्याची,
हा हा.
हं आणि त मग डाव्या नागपुरीन पूर्ण श्वास घ्यायचा.
हां.
पूर्ण श्वास घ्यायचा. आणि मग काय करायच, तो श्वास भरून झाल्यावर मधल्या दोन बोट, म्हणजे अंगठा सोडून मधली दोन बोट म्हणजे तर्जनी आणि ते मधलं बोट
हां
त्या मानतात ना गावी ला स्स््य म
हां
आणि ते दोन बोट्याल्या नागपूर डाव्या नागपुरीवर ठेवायच आणि नागपुरी बंद करायच आणि तो घडलेला श्वास उजव्या नागपुरीतन सोडायचा
पूर्ण सोडायचा
हा त्यावे अता काढायचा तो
मध्येे होल्ड करायचा काय किती
होल्ड नाही करायचा होल्ड नाही आणि हे अर्धी झाले आणि मग त्यावेळी काय करायचं आता उजवी नागपुडी आपली रिकामी म्हणजे उघडी आहे मग ती येते ना परत एकदा श्वास घ्यायचा
हा हा हा
आणि म बंद श्वास घेऊन झाला की बंद करायची अंगात्यात
ती बंद करराय
हा इकडची ओपन करायची म्हणजे इकडची बोटं काढायची डाब्या नाकफुडावरती आणि त्यांना तो श्वास पूर्ण सोडला आणि हे पण तल्या कशी एकदम संथ झाली तुझा श्वास घ त्या नाकपुडीतूनी आपल्याला जाणीवीती नाकातन घशातय तरी काही घशात ना आपलं पोट फुटतय ज्या आपला श्वास घेतोय त्या ते पोट फुकत आपल आणि सोडताना पण पहिलासा जाणार तोपर्यंत शेवट पोटा पर्यंत पोट आपलं पूर्ण आ आत जाती ना तीर्दशी सन तर अगदी व्यवस्थित झालं यात किती नाड्या ओपन होत्यात जे आपल्याला भेटले नाही तोवर त्यावेळी कित ल एवढा आप श्वास आपण निरखून कधी घेत नसतोय आप आपण बघ थोडच श्वास घेतोय असा पूर्ण पण आपल्याला् क्वचितच होतोय त्यांचे छोटे छोटे छोटे श्वासोच्छ्वास अस आज असता काही मग हे पूर्ण हे आडवे त्याने आपल्या पूर्ण हे होतात केवि आपल्या ह नाडी शोधत हला म्हणायचं म्हणून आणि ती हे नऊ राऊंड करायची
रोज
रोज नऊ राऊंड असतात ते म्हणजे आपल्या तर एक राऊंड झाला य असे नऊ करायचे
म्हणजे नऊ काउंट बनायचे का एकदा सोडला एकदा भरला हा एक
नाही नाही एकदा भरून एकदा सोडून परत त्याने घेऊन त्यांना सोडल्यावर हा क पीट होतय ह एकदा घेेत आणि त्याना पुढे मी दुसऱ्यांा सोडतेो त पूर्ण राहून झाल
हा हा हा हा असं ते नऊ राऊं
न नऊ करायची
महे परत परत वाढवायचे काय ते
नाही नाही नाही नवस्ते वा वाढावायचं नसते हा आणि हे केले की नाही त्यान पण अचा का तुला आज केलं बाबा न घस संध्याकाळी फरक पडलाय असं काय होत नाही कारण आपण आता कित्येक वर्षानंतर आपण आयुष्यात पहिल्यांदा करणार
ह
हा आता मग त्याच्यानंतर सर्तीसाठी एक नंबर म्हणलं तर बसतील का भस्त्रिका कशी करायची भस्त्रिका वस्त्री कापड आणायचं, ते कसं करायचं. आपण पसायदान घालून मांडी घालून बसतो तसं बसायचं. पूर्ण श्वास घ्यायचा, हात वर करायचे बर का? श्वास घेताना मान वर करायची. आणि श्वास सोडायचा सोडते वळी हात खाली घ्यायच.
हा हा हा म्हणजे असं एकदम जोर लावल्यासारख
सोद्यायच. त्यावेळी पहिला पहिला काय नाकात न पाणी येते सर्दी जी असते ती बाहेर येते. त्या त्यावेळी टॉवेल नॅपकिन घेऊनच बसायच ते आपण आणि असं म्हणजे परत परत एक एक दा पहिला पहिल्यांदा केल्यावर चक्कर पण येत बर का? चक्कर आल्यासारखं कारण डोक आपलं सगळं रिकाम होतंय.
हा हा हा हा हा.
ती चांगली नाही ना तसं आपल्याला कार्य करायची हा दहा चे तीन करायचे राऊंड करायचे. रिपीटेशन रिपीटेशन करायचं हे हा त्याला किती लई लई एक तीन, चार मिनिटं लागत्यात.
हो का?
त्याचा रिझल्ट एक नंबर आहे, तुझ्या औषध पाण्याबरोबर क नाय तू तुझा दवाखाना बंद होईल. दमा सुद्धा कमी येतोय असं केल्यावर.
होय काय.
होय तू करून बघ आणि मला फोन करून सांग.
हो हो हो हो मी आता उद्यापासूनच चालू कर पहिला तो उद्या काड्या चालू करतो. आणि मग हे पण चालू करून तुला ह्याचा रिझल्ट काय काय येतात काय काय नाही सांगतो.
चालतंय.
चालेल.
थँक्यू यू! वेलकम
अहो.